हॅलो
हा काय करतेस सनिका
काय नाही बघा बसलय तुम्ही?
मी पण बसले वाट निवांत मग म्हटल फोन केला नाही करूया लय दिवस झालं
हा हा आवरला
आवरला आवरलं ब तुझ
हा आवरुन जेवलाच
जेवला सा का जेवले जेवले
हा ह काय चाललंय म
काय नाही म्हणे निवांत माझ आज राम नवमी
हाहा
सो नैवैद्य वगैरे केला आणि निवांत आता आहे
हा ह
न तू काय करतेस आता सध्या
काय नाही ब गा निवांत आपलं घरात
आपल घरातला आवरायच आणि बसायच ह ह
हम् ह
मग कुठे कामाला वगैरे जात नाहीस
नाही कामाल नाही जात आमचं कसं माळव्याचा धंदा आहे त्याच्यामुळ घरात
घरात काहीतरी कराय लागत असेल तर तेवढंच करायचं ह आणि आमच्यात कसं नाही जास्त कोणी बाहेर कामाला तर जाईल मग भारी आहे
अ होय
अ माळव म्हणजे सगळं करत काय माळव्या मध्ये
होय. सगळं म्हणजे आपल पालेभाज्या असतील किंवा म्हणजे अ वांगी, टमॅटो असतात ते किंवा कांद बटाटो हे सगळंच करतो.
हा मग फक्त कायम भाज्याच असतात भाज्याच म्हणजे हे करताय काय शेती करताय काय.
अह नाही भ भाजींची शेती नाही करत आम्ही अह भाजी कस आम्ही मार्के वरून विकत आणतोय. शेतात अह शेतात आमच्या इथं पाणी नसल्यामुळ असं नाही आम्ही शेतात भाजी तेन काय करत फक्त पावसाळ्यात काय पीकर
पीक येईल तेवढंच करतय आम्ही येतात. हा हा मग या बाहेरच्या मार्केट मधून आनुन विकताय काय.
होय.
हा हा मग घरची शेती ते करताय केलत काय
होय. घरच्या शेतामध्ये म्हणजे आमच्या इथं म्हणजे भातच तेवढं करतात. पण आमच्या मम्मींच्या इकडं ऊस वगैरे तिकडं कसं नदी असल्यामुळं पाणी तेन असते ना त्यामुळं पूर्ण म्हणजे भात होय भात मा ऊस, मक्का अस असतय आणि
आणि इकडं आमच्या इकड म्हणजे भातच फक्त करतात बाकी काही नाही जास्त करत. हम्म हम्म मग भात कस असते म्हणजे कसं भात कारण की नसतय ना ते. भाताची शेती वगैरे करताय मग म्हणजे नेमकं कस असते ते आम्हा ते कसं शहरात म्हटल
हा हा.
हा.
भातात कसं असतंय आप पण म्हणजे शक्यतो कसं पाव पावसाच्या ह्याच्या उन्हाळे पण भात करतात कोण कोण.
करत्या कोण कोण, हा. आणि
पावसात जास्त करून भात करत्यात माणसं
उन्हाळ्या कसं, ज्यांच्याकड पाणी असते तीच फक्त हे करतात.
ते तीच फक्त हे करतात
आणि आपल्याकडं कसं भात तेन करायचं होय, आणि शक्यतो आपल्या इकडच्या भागात पावसाच्या ह्याच्या वर, पा पाण्यावर
पा पाण्यावर शक्यतो सगळे जण करतात, हा
आणि आपलं भात करताना कसं आपली शेत वगैरे असते, त्या आधी त्या लोकांनी तन तीन काढून घ्यावं लागतय.
हा
आणि मग
आणि मग, त्याच्यानंतर ना
अह आपलं म्हणजे तण तीन काढून घेतलं की तिने आपण म्हणजे व्यवस्थित सगळं साफ करावं लागत ते राहतात नंतर मग ते अ आपण ज्यावेळी भात पेरतो त्यावेळी आपल्याला पायाला त्यांनी दाबु शकते ना हे.
त्यांनी दाबू शकते ना हे. होय, ते पण आहे खरं. त्यामुळे ते सगळ साफ वगैरे मग घ्यायचं हा मग नंतर ना त्याचे नागरण ते घ्यायचे असत्या. हा हा, त्याच्यावर मग सगळं एकेक जण कसे. अ टॅक्टर न पण करते थोडसं आपलं बैल वगैरे पण वापरू पण करत्यात मग तुम्ही?
मग त्याच्या मग आमच्या इकडं दोन्ही पण करत्यात. म्हणजे आत पहिल्यांदा बैलपासून करत होती आता जास्त करून. तर सगळी बैल कोण वापरत नाहीत नाही, त्याच्यामुळे आता सगळेजण ट्रॅक्टरनच करत्यात.
ते फास्ट पण होत असेल ना?
हो, फास्ट होतय टॅक्टर असलं की, कस एक अर्धा तासात होऊन जातय. ते बैल न करायचं असले की, दोन तीन तास लागतात.
हो, तेने कस वेळ पण लागणार जास्त.
होय. खरं आपलं जे म्हणजे बैलांनी जे होतय ते ट्रॅक्टरन नाही होत, बैलांनी होतेय ते जास्त.
ते जास्त होतंय चांगलं होय असं पण असते काय? हा, म्हणजे ट्रॅक्टर न कस ते म्हणजे एक दोनदा मारले की, त्यांच झालं नाही. बैल. ते जास्त उशीर आणि व्यवस्थित सगळ्या कोपऱ्यातन वगैरे सगळं करून घेत्यात. हा, म्हणजे जिथं गाडी नाही जाऊ शकत तिथं.
तिथं आपण हातान करायच,.
तिथ आपण हातान करायचं, ते पण आहे, सगळ बैलांन करता सगळं होतय. होय बैलाचं असलं की सगळीकडं म्हणजे जिथं जाईत नाही तिथं पण ते करू शकतात. ते वाचताय. मग ते, त्यानंतर. म्हणजे नांगरून पण घेतले कि, मग ना आपण जर पेरणी करायची असली. हा,
तर आपल्याकडे म्हणजे असं ते अ''--'' पाच म्हणजे पाच हे कनी, असं काट्या ए ना असं मारलेलं कणी नाय. अवजार असतेय.
आजार असते हा हा, तेन कणी असं आपल्या दाखवून घेते शेतार. हा, मग ते कस मग त्याच ब्लॉक तयार होत्याय चोकोनी चचौकोन. हा हा, प्रत्येक कोपऱ्यावर कस भात वगैरे असं रोवायचं. असते मग ते. ते रोपच असत असं काय
ब रोपच भात असतं. इथे पावसाळ्यात म्हणजे पहिल्यांदा एक तरवा टाकत त्याच्यात म्हणजे थोड्या जाग्यात. त्याच्यात कनाय असं चांगलं एक फूट दोन फूट होईपर्यंत ते भात फुगुन येते.
हा,
आणि मग न नंतर.
नंतर न ज्यावेळी आपला पाऊस चालू होतं. ते कधी पूर्ण म्हनजे असं आपल्या वावरात ज्यावेळी पाणी आपलं तुम ''--'' असं हाय हा हा,
म्हणजे चांगला असो गुडग्यापर्यंत पाणी तुंबलेला असते त्यावेळी क नाय.
ते त्यावेळी चिखल करतात.
मग ते कोण बैलांनी करतय कोण माणसांनी करतंय. कोण आपलं? रोटर रोटर न करतंय. मग त्यावेळी तो चिक्कल वगैरे करून घ्यायचा, मग त्येच्यावर खत वगैरे टाक त्यात, कारण रानतेन जास्त उगून येऊ नये म्हणून
हा हा.
म्हणून ते खत वगैरे टाकायचं आणि मग नंतर जे आपले रूप रोप असत्यात कनी आपण टाकलेले ते सगळं असं म्हणजे उफडून, एक चांगली मूठ होईल, अस कणे ते पेंड्या बांधून
ठेवतात. हा हा हा.
आणि त्या चिखल केलेल्या असत्या, त्या जागी जागी ते टाकात्यात. आणि मग नंतर न म्हणजे अशी माणस तेन घेऊन असं ते रोवत जायचं असतय.
हा हा, मग त्याच्यासाठी म्हणजे समज, एकसारखं जर आपल्याला ते भात लावायचं असेल, तर मग ते चीखलामध्ये तर आपण काय आखू वगैरे तर थोडीच शकत नाही.
नाही नाही नाही नाही, आपण त्या अंदाजीच आपल्या अंदाजानं लावायचं असतय.
म्हण असं म्हणजे घर काम वगैरे किंवा फ मागे होत नाही काय म्हनलं.
हा म्हणजे होतय तसं पण. ते कसं नंतर समजा, ज्यावेेळी कुठ जर जागा वगैरे राहिले असल त्यावेळी नंतर ना, आपण एक थोड्या दिवसां दोन, तीन दिवसां तिथं आपण ते लावू शकतो.
तन दिवसां तिथं आपण ते लावू शकतोय, कारण आपण भात उपटून, ते रोवले असते. ते जगलच अस नसते ना, म्हणजे कुठं तरी लावल रोप असत्यात ती मरून जात्यात. मग ते एक, दोन, तीन दिवसांनी त्यांनी परत आणी देतात, पण चांगलं ते मेलेल असलं तर, ते काढून टाककायचं. ते तिततं लावायचं किंवा नवीन कोणत्या तरी जागेत यायला नसेल, जास्त जागा वाटत असेल तर तिथं लावायच. मग तरी अं हेला म्हणजे किती दिवस लागतात ग यायला?
तरी म्हणजे असं त्यांच्या ह्येच्यावर असतय. एक चार महिन्याच असतंय, सहा महिन्याच असतय. म्हणजे कोणतं पीक असेल? त्या ह्याच्यावर असतंय म्हणजे
बा
आता म्हणजे, आता तरी जून महिन्यात, होय. कोणतं बी असेल? त्येच्यावर असतय ते अवलंबून.
हा हा हा.
मग कसं रोवणीच असत ते जरा लेट होतय, पेरणीच असत य ते जरा लवकर येतय.
हा हा हा.
रो रोवणीच अस तय ते कसं दिवाळी नंतर न येतय, आणि पेरणीच असतंय ते गणपती, दसऱ्याच्या दरम्यान येत
दसऱ्याच्या दरम्यान हा म्हणजे वर्षातून आपण दोन पिकं आरामात काढू शकतोय भाताची.
होय, खरं दोन पिक कधी ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी आणि पाणी नाही त्या ठिकाणी एकदाच कारण त्याला पाणी पण लागतय नय कारण पूर्ण वाळून पण नाही चालंत त्याला जोपर्यंत ते भात पोसवत नाही ना तोपर्यंत त्याला पाणी लागतय ज्यावेळी ते पोसवल त्यावेळी मात्र पाणी नसल तर चालेल कारण त्यावेळी मग ते वाळत यायला लागतय नय
वाळत यायला लागतय
मग नंतर न ते वाळण्यासाठी म पाणी नसतं तर चालतय त्याच्या आधी मात्र लागतय त्याला
काय झालं तुमच आत्ताच आलंय काय?
भात होय तीथ म्हणजे मी हॅलो म्हणजे हा म्हणजे जिथं माझं लग्न झालंय तिथं फक्त भातच करत्यात बाकी काय नाही. कारण तिथं पाणी नसतय ना
नसतय ना. हा त्यामुळ
हा त्यामुळ जेवढं पावसाच्या
जेवढं पावसा च्या पाण्यावर इल तेवढच म तुम्ही कसं बाहेरच घेताय काय? फक्त पावसाच्या पाण्यावर पिक काढताय
होय फक्त पावसाच्या याच्यावर कारण इथं दुसरं कोण त म्हणजे असं हेच नाही नय विहिरी पण असल्या तरी उन्हाळ्याच्या हच्यायात पूर्ण आटळून जात्यात. त्यामुळ त्याचा काय उपयोग होत नाही.
त्याचा काय उपयोग होत नाय सोड ते पण हाय सोड खरं
फक्त जिथं नदी असल तिथच फक्त म्हणजे हे करू शकतोय आपण तिथ पण तिथं पण कसं पाणी असतय
तिथं पण कसं पाणी असतंय. आठ दिवसांन एकदा पाणी येतय म्हणजे अस कालव्याला वगैरे पाणी सोडत सोडत्यात हा अस होतय भरपूर तरी भरपूर. आणि इतक नदी नदी असते त्यांची डायरेक्ट जोडलेली असत्या कनय त्यांना कस असतय लाईटी दिलेल्या असत्यात. आता आपण समजा आलो लगेच लाईट हाय आपण कधीही जाऊन चालू करू शकतोय असं हाय
तिथं म्हणजे त्यांची टायमिंग ठरली असत्या ह्या ह्या टायमिंगला म तेच फक्त शेतासाठी लाईट चालू करण्यात येत त्या शेता मध्येच फक्त कनय लाईट चालू करत्यात त्या टाइमिंग मध्ये फक्त आपण पाजू शकतोय. इतर टेमिंगला नाही पाजवू शकत
तर भरपूर कष्ट आहेत बाई ह्याच्यात पण
होय.
होय. कष्ट सगळ्यातच कराव लागत्यात. ते तर आहेस सोड खरं कारण शेतात थोड जास्त जास्त करावं लागतात
होय होय ते शेवटी स्वतः राबावं लागतय नाय तिथं
होय ते पण हाय खरं सगळं सुरुवाती पासून विकण्या पर्यंत सगळं आपणच कराव लागतय. चालायचंच. जॉबला कस आपलं दिलेलं काम तेवढं करायच आणि यायचं. सगळी जण तसा नसतय ते पण आहे खर ओके चालतंय. ठेवा आणि बोलूया आपण निवांत.
हा बरं बर चालतंय
ठेवतो.